हॅलो, हा आवाज येतोय काय?
हा यालय, यालय. हॅलो, हा काय नाही वा.
हा.
छान नाही अजून. आता तुमचं?
हा नाही माझा पण अजून
हा, हा, हो, होय. हम्म, हम् झोपला नाही काय? वय हाय बघा तुमचं?
आहे, आहे बरं आहे बघा.
हा, हा घरी सगळी बरी आहेत काय?
होय, होय, बरे आहेत.
हा, हा.
हम्.
ह, हाय.
हा हा तिची आणि माझी ओळख काय ओ लहान असल्यापासून माझ्या दिदीची मैत्रीण हाय ती.
होय. आहेत, आहेत मुंबईला हा मुंबईला आहेत अता.
हम्म सांगावला दिले त्यांना, मुंबईला राहा यला आहेत आता.
हा, हा आलेली काय नाही मग?
हा पर्वा आलत्या कि ह हेला ऊरसाला. ऊरसाला आलते आम्ही तिकड जाऊन आल अ दे होय जे ऊन आलो की गेलतो की आम्ही पंधरा दिवस तीकड गेलतो.
हा, हा.
जाऊन, राहून, घेऊन आलो.
हा, हा.
हा.
आनी काय मग?
च हे घेतलेलं बरणी ते.
हा हा चांदीच घेतलेलं काय?
होय. ह. होय, होय. हम्म, अनरस करून हे करून घ्यायच.
पहिलंच वर्ष आहे काय त्यांचं आधिक मास.
होय, होय त्यांचं आताच वर्ष झालं परवा.
हा हा तितकी परवा वर्ष झाल्यात.
हम्म.
ह, ह आहे ती मला इन्स्टाला ऍड आहे. मी बघितले सोडा तेंना म्हनजे स्टोरी वगैरे बघते मी.
हा, हा.
हा.
काय नाही बघा.
काय चालू हाय मग आता?
काय नाही हाय हेच, की सांडग्याचं हे ते करतोय.
हा हा करताय व्हय तुम्ही हा हा. हा हा कसे करताय कसे देेताय मग
अ ते असं ते हे लांबड सांडग, डिस्को अ आणि ते ह्याच ते दीडशेला देतोय.
हा हा म्हणजे अं. म्हणजे तांदूळ वगैरे दिल्यावर तुम्ही कस घेताय?
ऐंशी रुपये मजुरी हम्म. आमचं सगळं असल तर दीडशे
हा तेच की सर्व तुमचं असेल, तर दीडशे हा हा. आणि मग
ह
कसे करताय पण ते म्हणजे आपण शिजवून पीठ शिजवून?
होय होय भिजत घालायचं लांबड्या सांडग्याला अ तीन चार दिवस भिजत घालायचं पाण्यात द्रोज धुऊून घ्यायचं ते आणि मग चौथी त्या दिवशी त्याला फेटून घ्यायचं, मिक्सरला आणि मग सकाळी हे करायचं च
शिजवून घालायचंय हा हा आम्ही पण तसच करतोय ग
हा ते कुरुंड्या पण तसच करतोय.
हा हा ते गव्हाच्या चिकाच्या करताय काय तुम्ही?
नाही नाही ते हेचच करतोय तांदळाचं अस
तांदळाचेच करतायेत व्हय हा हा. ते मी कुठ तरी ऐकलय हो गव्हाच्या चिकाचे पण करतात म्ह म्हणुन मग तुम्ही करताय का? विचाराव म्हटलं
हा नाही नाही.
काय मग?
आणि लाडू हे ते करते ऑर्डर घेते लाडूचं आता ऑर्डर दिलेय हा शेंगोळ्याचं, बेसनचं आणि नाचणीचं
हा हा.
ते ऑर्डर केलं मधी पापड उडदाच पापड
हा ते सगळे पौष्टिक पदार्थ करता.
होय.
ते आता कसं उडदाचे पापड तेन मुलांना हा हा. आता खातात नाही जरा उडदाचे पापड मुलं. आवडीने खातात हम्म.
व्हय.
आणि ते घरी बनवायचं होत नाही, वो ते असं आता विकत घेतलेलं अस बरं वाटतय, घरी बनवायचं होत नाही लहान मुलं तेन असल्यामुळे कणी घरी बनवायचं होत नाही हां.
हम हम हम
आणि काय म्हणता म?
काय नाही.
हा हा मग ते ह जे नाचण्याचे लाडू कसे बनवताय तुम्ही?
नाचण्याचं, बेसन सारखंच की बेसनच माहित आहे तुम्हाला?
हा माहितेय पण अ.
हा ते हे करायचं नाही, असच अ म्हणज नाचणीचं पीठ दळून आणायचं,
हा हा
आणि तेच मग तुपात घालून भाजून घ्यायचं ती, जास्त तुप घालून.
हा हा भाजायचं.
त्याला घ्यायचं बा साकर बुकना करून घ्यायचं आण त्यातं मिक्स क करायचं, मग त्या डिंक आणि हे काजू, बदाम तुपात भाजून, तळून टा घालायचं त्यात.
हम्म बरबर. छान होतात सोडा तुपातले पदार्थ. हो.
ते मिक्स करून हे होतंय म्हणजे डिंक घातलं क नाही असं, जास्त कुरुकुरु छान लाग त ना ते आतन, हम्म.
हम हम आणि काय मग? काय नाही बघा चालूय माझं पण, मी काय घरीच अस ते सोडा
हा हा हा
मुलं लहान असल्यामुळं घरीच असते.
हा हा.
नाही तर मग घरात बसून
होय मुलांच्या मुळं काय होत नाही मोठे होऊसपर्यंत.
होय मला डिझाइनिंगच आवडंय. रांगोळी, मेहंदी वगैरे, पण कसं मुलं लहान असल्यामुळे लगे आता बाहेर पडता येत
येत नाही. होय, हा हम् हम्म
चालते मग आणि काय तब्येत वगैरे ठीक आहे न?
हाय हाय हाय बघा. तुमचं?
आहे बरंय.
मुलांचं ते?
मुलांचे पण आहेत, सगळे व्यवस्थित आहेत. ता आता शाळा चालू आहे ना, मोठ्याची त्याची ते ती आता एक वर्षाची आहे त्याची शाळा आहे, पण तो पण आजारी पडलाय म्हण ताना मग दोन दिवस झालं लावूनच दिले नाही त्याला
हा हा, आमची पण गेलीच नाही मुलगी आज. हम्म, कितविलाय मुलगा?
आता अंगणवाडिलाय तो.
हा हा हा, होय, हा हा हा.
चार सर्दीच की आता गार वगैरे. उष्णता एवढी आहे का नाही, ते गार वगैरे खायला त्याच्यानं सर्दी तर ऐकतात कुठं ते पाहिजे म्हणजे पाहिजे मोठ् मोठ्यांना दिलं की त्यांना पाहिजेच.
पाहिजेच.
सर्दी झाले दोघांना पण तिला पण त्याला पण.
हा हम् हम
हवामान बदलंल की झालं.
चाल चालूच पावसाळ्यात तसचं आणि तेच आमचीला तर वर्षाला वर्षाला ऍडमिट करायला लागतंय पावसाळा चालू झालं तर हम्म छाती भरतंय लगेच तीज
होय एका ना असतोय सोडा प्रॉब्लेम
होय आता जरासं दाखवून अं आलोय स्पेशल छातीवरच्या ह्याला
हा हा
कमी झालंय आता बघायचं मग ह्यावेळी पावसात काय हूतय.
होय जरा बघायचं. जरा कसं घरातगुरती औषधच करायला बघाचं म्हणजे जं डॉक्टरां मा
वाप दिल्याशिवय हे केल्याशिव लईच हूतय ओ तिला असं हे करुन बसत्या होय.
हा. हा. तरी पण कसं जरा घरगुती ते जरा म्हणजे संभव वाटायला कि व्हायला त्याच्या आधी ते करायचं जरा. जास्त करून जरा कणी एकंड पावडर मिळतय बगा काय एकंड पावडर कनी तिला जरा रोज आंघोळ केल्यावर लावायचंच पावसाळ्यात
आहा.
एकखड बर छातीला असं कपाळाच्या इथ दोन्ही बाजूना डोळ्याच्या कडेच्या. आणि नाकापशी आणि वरती असं डोक्याला लावायचं. जरा सर्ती कर कर छाती वगैरे भरत नाही, माझ्या मुलगीला पण कणी लहान असल्यापासून सर्दी हाय. असं जलमल्यापासून तिला असं नाक गळतय असं सर्दी म्हणून तीजी हाटलीच नाही कधी. आता जरा उन्हाळ्यात जरा कमीय तरी पण आता झाल्या बघा दोन दिवस झालं पण तिला काय सांगितलंय अं एक खंड पावडर जरा कणी लावायच किंवा‌ एकंड उगळायचं आणि छातीला लावायंच
लावायच ह.
म्हणजे कमी होतय.
हम्म हम् हम्
असच.
हम
काय लहान मुलांचं काय सांगता येत नाय ओ कुठलं पण निमित्त होतय लगेच.
होय होय लहान मुलांचं काय हे कराय.
च्
किती पण जपलं आणि काय केल तर.
होय आपणच काळजी घ्यायला लागतय नाहीतर मग परत आणि आपल्यावरच येतंय ते.
होय बरं तर. हम् हम्
तर मुलांची झाट तर पुरवायलाच पाहिजे ते जे पाहिजे ते त्याला द्यायलाच लागतय आणि कसं बाहेरचच जास्त खात
होय होय घरातलं काय किती केलं तर पण ते खात नाहीत.
होय आता तेच आता बघा घरी बग बनवलं कणी तुम्ही किती पण करा घरी. त्यांना नको वाटतंय आणि बाहेर कोणतरी केलेलं द्याला कणी मला मला हे पाहिजे असं बोलतय दुसऱ्यांना काय वाटावं त्यांच्या घरात करतात का नाही, असं वाटत आसं वाटतंय.
ते मुलांच सवयच असते इथे. हो सगळ्या मुलांचत असते आपल्या घरातलं हे नको ते दुसऱ्यांच पाहिजे हो ते बघून
ते असत होते. आणि विकतच असलं तर लयच आवडते घाण ते दूषित असते कीच आवडते
आवडतय.
चालतंय मग ठेऊ का मग.
मी आता एक कॉल करते तुम्हाला आणि
होय होय करा करा
हा चाल.